हॅलो, आहे व्हय बाहेरच अजुन मला वाटलं की गेला का काय घरी. म्हणलं बाहेरच हाय काय अजून. मला वाटलं घरी गेला का काय, अंऽऽ अरे ते हेजा फोन आलता, वाईफ चा ते त्यांना कसं य, तुला सांगलं नाही का ब्रेकवर आलं की लगेच त बोलाय लागते तेवढा
हा हा हाऽऽ
यला अलाउड नाही नाऽऽ आत मद्ये
हा बरोबर, तुम्हाला बी अलावड नाही मग तुम्ही कसं काय आतन बोलू शकता,
म्हाला आहे की अलावड
हाय का, बरंऽ ऽऽमग त्याना काय फरक पडत नाही कामावर
नाही काय कोण, कंटीन्यू थोडचं फोन करत बसणार य
हा, ऽऽ काही काही जण हायतं आता त्याचा फायदा घेत्यात बस्त्यात
हाऽऽऽऽआता ते काय चालंलय, काम करू शकतोय तर मग ती तस हेडफोन लावून बसत्यात, बोलत पन आणी काम करत पण,
हा हा हाऽऽ
ते कंपनीचं कसयं, मोठ्या कंपनी्यांचं, तुला काम दिलंय बाबा एवढं एवढं तुला करायचय,
हाऽऽऽ तेच की, टार्गेट असल्यामुळे काय तुम्ही काय बी करा, टाइमपास करा, काय बी करा, एवढं काम करून द्या,
काय होणार बोलत, बोलत,
ते त्यांचा त्यांचा प्रश्न प्रत्येकाचा, तो का घालेल की त्यांच्या अंगावर.
हो अनघा कुठंय?
गेली की स्कूलला, हा ती साडेसातलाच जाती ना सकाळी. लवकर शाळा असतात त्यांच्या त्यामुळे ते
हा ते कुठलं म्हटलंस तू काय केलंस ते ए एस. एस. ते काय आपलं हे तू ते सी. बी. एस. ते ही हुतंय म्हणून तु ही केल व्हतंस.
सी. बी. एस सी वगैरे असं नाही, स्कूल चांगल आहे म्हणून मी तिथं टाकलंय, पण त्यांचं कसाय प्रायमरीपर्यंत म्हणजे चौथीपर्यंत सी. बी. एस. ई हाय आणि परत एस. एस. सी. बोर्ड होतयं त्यांच
होय, म्हणजे ते सी. बी. एस. ई. कॅन्सलच केलं का?
ते नाही.
हा म्हणजे चौथीपर्यंत सी. बी. एस. सी. आणि पाचवी पासून एस. एस. सी.
करेक्ट, करेक्ट पाचवी पासून एस. एस. सी बोर्ड हाय आसं हाय.
असं हाय का? म ती सी. बी. एस. ई मध्ये येणारच नाही ना ते?
नाही सी. बी. एस. सी. ला नाही घेत, अरे कसं झालंय माहिती आहे का ह्या गव्हर्नमेंटन काय केलयं, एस. एस. सी. बोर्ड जरी असलं ना तरी आता शाळांना काय केलंय की, पोर्शन जो आहे तो सी. बी. एस. सी. टाईप मध्येच ठेवायला सांगितलंय.
बर.
कळालं का, त्याच्यामुळं शिक्षण पद्धतीमध्ये काही फरक नाहीये. कारण आता आपल्या पण आपण शिकलोयचं की आता कपी सी. एस. एस. सी. बोर्डच हाय की, शिक्षण पद्धतीत काही ते हे नाहीये पण म्हणजे असं, शाळा चांगली हाय म्हणून मी बदलल तिथ, हिथं टाकलं.
हा हा, नाहीतर आता, आता, हे आता आमचं आजूबाजूला आता आमच्या मेव्हन्यानं म्हणा, आमच्या अ मेव्हन्याच्या बाय पुन्हा भी ती ह्यालाच घातलय, सी. बी. एस. सी. लाच घातलयं ती, परत त्यांना सांगा बरं पुढं लोढ यायला लागला असल तर ही करा मग
नाही कसं आहे शाळा जर चांगली असेल ना तर तुला कुठला पणं बोर्ड असुदे एस. एस. सी. जरी अस ली तरी पोरं बरोबर
हा ते हायचं की र ते हायचं पण कसं हाय माहिती हाय का, तुमच्या तिकडं पुण्याला, मुंबईला एक कच फॅड बसलंय सी. बी. एस. ई. म्हणजे चांगलं शिक्षण. मग ती ती तसा विचार करत्यात रे. सी. बी. एस. सी. म्हणजे काय टॉपच, सगळं ऑल इंडियाचं शिक्षण हे ते
हं हं
च्या डोक्यात बसलयं, पण ते झेललं पण पाहिजे त्या मुलांना. मग परत हाय क नाही मग काय होतंय, मग काहीच नाही, मग ही बी नाही आणि ती बी नाय असं हुतं
होय, बरोबर हाय.
एक ना धड भाराभर चिंध्या हुत्यात मग, त्यासाठी आत्तापासून विचार कराय लागतुयं, त्याच डोकं किती हाय? किती त्याला लोड दिला पाहिजे, आता आम्ही बी आता नवोदय लावलंय पण आम्हाला असं वाटायला लागलं की त्यावर जोर जबरदस्ती करायला लागलोय.
कारण, त्याला आता हाय क नाही आता सुट्टी नाही त्याला आता. रविवार असू दे, शनिवार असू दे. अ दिवसभर नवोदय, हे आपल स्कॉलरशिप. मग आता त्याला सुट्टी कधी, आता दिवाळीत सुट्टी नाही, कशांत सुट्टी नाही, काय नाही. मग हि लका अतिरेक झाला, आपल्या वेळी असल नव्हत काय.
आपल्या वेळी स्कॉलरशिप, आपल्या वेळी स्कॉलरशिप शाळेतच शिक व्हयं, तुला माहित हाय व्हयं?
हा मग तेच कि, एक्स्ट्रा क्लास असायचे शाळा सुटल्यावर.
बाहेरची क्लास वा यायला लाग
अशी निवडक च घ्यायची विद्यार्थी. हुशार असतील ते स्कॉलरशिप हा त्यामुळे आता मला हि हे हीच लोड वाटा या लागली त्याला हाय ना आणि ते बी इंटरेस्ट न करायला लागलय मेन म्हणजे विशेष म्हणजे आम्ही आता म्हटल रविवारी असेल म्हटल तिकड आजीकडे जाऊया चिकन बिकन खाऊया तिकड. करून तिथे खायला येत नाही रे तिकड जाऊन खाउया म्हटल चल म्हटल तर रविवारी काय म्हटल अ हे काय ते डेमो आहे डेमो डेमो म्हणजे डेमो.
अच्छा.
डेमो म्हटला मला करण गरजेच आहे. कारण त्यान किस्सा सांगितला. माझ्या आधीचा तिसरा नंबर आलेला पोरगय का नाही ते म्हटला त्याला भीती वाटायला लागली आता ते मालखांमजे म्हणजे त्याला उडी मारायला हे म्हणा मग त्या ठिकाणी मला घेतलंय म्हटल तर म्हटला मला घेत म्हटलं मी आता एक स्टेप पुढे गेले म्हटल आणि पुढ स्पर्धा बी आहे. एकोणीस तारखेला इथ एखादा नंबर बसला तर बसला. म्हण म्हटलं तुम्ही जाव म्हटला मी नाही येत म्हटल. बरं म्हटल शनवारी चल. तर नाही हा शनिवारी डेमो हाय आणि रविवारी हे नवदयाचा क्लास आहे. ते दोन्ही बी बुडवाय तयार नाही. मग बघ त्याला आवड आहे म्हणून ती बर वाटतेय आम्हाला. पण ते आम्हाला कस तर वाटत. ले ते लयच हिवाल ला बिझी हि वयाल लागल.
आम्ही बी इच्छा मारते. आम्हाला बी ते नसल्या गमत नाही.
हा हा
गावाकडे एवढा आहे मात्र बॉन्डिंग लय अस शहरात ही बॉनडिंग कमी असते.
हा काय म्हणतय बाकी,
काय नाही चाललंय आपल्या पोरग सायकल फिरवतेय. मी आपला थांबलोय मो
शाळा किती वाजता असते.
हा शाळा तर साडे दहा अकराला अकराला असते.
अकरा ते पाच ते हा हा ते कुठले ते आदर्श यशवंत बालक मध्ये ना. हा हा,,
तिथन याचं ते परत साडेपाचला ह्याला मालखांम ति नाही याच साडेआठ ला आठ ला या परत ह्याला अभ्यासाला बसायच परत सकाळी. त्याला खेळाय त्याला टाइमच नाही आता खेळ त्याचा मला खांबच फक्त.
हम् हम हम यशवंतु कुठ आलीशाळा.
यशवंत ह्या जे येत रे, त्या आपल्या के आर पी कॉलेज आपलं वाघवाडी फाट्यावरती खाली उत्तराला गेलं की के आरपी कॉलेज आहे.
हां हां हां.
अल का लक्षात? त्या ह्याच्या इथं, हां, हा राईट साइडला. बरोबर बरोबर. मानकेश्वर आहे शिवपार्वतीच्या माग, बॅक साइडला. हा तिथ. तिथ आता बरीच इस्लामरास्कूलची तोडून येतात. काय काय यशवंत मधन इस्लामरास्कलमध्ये जातात. नाही पालकांची धर सोड वृत्ती. तिथं चांगले शिकवत नाही तिथं चांगलं शिकवत असतील, तिथं चांगलं शिकवत नाही, तिथं चांगलं शिकवत असतील असं. खरं म्हणजे तुला सांगु का पालकांनी लक्ष घातलं पाहिजे. नसत शिक्षकाने लक्ष घालून काय उपयोग आहे?
होय होय ते पण आहेच की आपण पण हे करायला लागतय रे आता. नुसतंच शाळेवर डिपेंड राहून चालत नाही. हां हं हं.
तू का मग अभ्यास कोण घेते घरामध्ये?
अभ्यास मी आता मोबाईल असल्यामुळे मोबाईलमध्येये. आता काल तीन बणवऊन दिल ते हे. काय काय ते बनवायचं होतं घोटीव पेपरच काय काय. ते बनवलं, अभ्यास बी तीच घेते मग लई क्रिटिकल असलं की मग माझ्याड असते. म्हणजे, काय असं बनवायचं असल तर माझ्याकडं असतय. शिकवायचं काम ती करते. काय काय पाढे जे सुरुवातीला पाठ केली होती एक ते वीस पर्यंत. ते मीच घेतली होते.
हां हां हां.
हं हं हं, काय वाटत असतय. नाही बायको ऍडजस्ट करते आमची लई.
तुझ्याकडं, आर्ट ॲन्ड क्राफ्ट वाल तुझ्याकड आहे म? हं हं हं. बर चांगलाय चांगलंय. दोघांनी केलं तर बरंच च आहे. ह ह हं.
तुमचं कोण घेता आणि याचं दोघं पण?
अ मी घरी असल्यावर मी, आणि मधले तीन दिवस मी ऑफिसला जातोय ना. मग ते वाईफच घेते मग असं आहे.
हा.
हं, आणि ती काही जास्त घ्यायला लागत नाही तिचं ती करते.
हं हं हं, बरं. तुमचं रोजच्या रोज अपडेट करतं का स्कूलमध्ये आणाय जातोस?
अं नाही आम्ही आणायला नाही जात बसच आहे ना बस ने जाते बस ने येते ती.
मग तुम्ही कधी महिन्याला जाता काय? क
मिटिंग असते की. आता आज आहे मिटिंग, आज जायचं.
खर मग पालक मिटिंग मध्ये सगळं निघत नाही रे. रोजच्या रोज भेट दिली का नाही सगळंच ट्रान्सपरन्सी राहते.
नाही रे, कसये माहिती काय? शाळेमध्ये स्टुडंट खूप आहेत. म्हणजे जवळजवळ म्हणजे एका वर्गामध्ये चाळीस पंचास मुली आहेत. आता त्या चौथ तीला चार डिव्हजन आहेत. म्हणजे चौथीचेच दीडशेच्या वर आहेत. आता तू विचार कर किती असतील तील दहावीपर्यंत. म्हणजे आपलं जसं होतं की नाही इस्लामपूर हस्कूल, तसं रे मग ते रोजच्या रोज शिक क्षकांना जमत नाही भेटायला सगळ्यांना. म्हणून त्यांनी काय केले, पेरंट मिटिंग ठेवतात एक
मग ही बघूनच ही बघूनच मी ह कमी र्पट असणार शाळेत घलं आता इस्लामकूल आदर्श अं सत्तर पोर ऐंशी पोर आहेत आता एका वर्गात आणि आता हथं यशवंत मध्ये पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस वर्ग पटाय मग माणसांचं मत काय झालंय तिथं कमी वर्ग पटाय म्हणजे शिक्षण चांगलं नाही साधा आहे पण मला एवढं भारी झाले ना की रोजच्या रोज जातो ना मी आणायला रोजच्या रोज विचारतो एक दोन दिवस आड की बाबा आज काय भांडण कुणावर काय परत तो सांगतो आणि मला आज हेनं मारलं त्याला असं अस केलं तस केलं मग रोज अपडेट मिळते आतलं आणि शिक्षक बी सांगते ते आज ऐकले नाही आज असं केलं तस केलं ह्यात जरा बदल करायं रोज त्याला लेक्चर द्यायला येतय ते जरा केल्यावर जरा येत रुळा येतय दीड वाजतू
हा नाही पाहिजे लक्ष पाहिजे पोरांच्या व हा हा ह
तेवढं बरंच
हा ते तिथं वेळ पण आहे रे इथं कस शळा पण लांब आहेत आणि प्रत्येक पालकाला जमत नाही रोज जायला सोडला तर त्यामुळे ते मीटिंगच असते इथ मीटिंग मध्ये मग काय तुम शंका वगैरे असतील विचारायच्या प्रोग्रेस श कायचारची सगळं ते अस आणि बाकी जे आहे माहिती ते ते प आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्याेवर येतील होमवर्क असेल किंवा अजून काही नोटीस असेल
चालते हम्मम् ठेव मग कर परत
हो हो चालते ओेू फ्री झालास की सांग मग बोलूया परत
नाही नाही करकीी आत्ता करणार असलस करू शक हा
हा